आवाज येतोय ना.
हा येतय ना तुमचं.
अ मला येतोय आवाज.
हा ना काय करतत मग.
आज ना गेलोय आवया आम्ही.
हा ना.
आमचे गँगच गेली आणाया गाडी भरूनच सगळ्या बाया हा दहा जणी बाया हा याच मग गेलो आवा याच.
गाडी काय बॉलर गाडी असेल ना का पिकअप?
हा हा पिकअपई.
पिकअप आहे का.
हा.
मग किती आवलं, किती रोप खनल तुमी.
हा नही आता म्ह ते खणून झाला मग आता आवितच होतो, पण मग आता चहाची सुट टी झाली ना. त लांब गावाला जाईलये.
कोण?
आमी लांब गावाला जायलेय आवायला हा.
हां का. हं हं म्हटल गावाला जायलये
नही इकडं असं इगतपुुरी क गेलोय.
थंड देवु?
तू तुमच तूहं काय चाल
छोटे देऊ?
गिऱ्हाईक येलय का?
हां!
अं गिऱ्हाईक काड मंग.
हां बोला ना.
मंग आज सकाळी काय काम केल म्हणती?
सकाळी, काय नही ग घरी काम आहे जरास. घरी ते जरा थोडं काम चाललय, दादा आलाय ते हां. आज तं दरवाजे बसविते घराला. म ते मिस्तरी येयलेत ना दरवाजा
ह हा अं किती दरवाजे काढले?
आता मी गन दहा दरवाजे काढलेती. हां!
मंग घर मोठ असेल तुमच?
हा सात खणी घर आहे ना.
हा हा आ बरं तर डबलच हे ना मण त्यां, म्हण ती मंग वरचे दरवाजे असतील ना, वर किती दरवाजे बसवले?
वरी अन दरवाजा एकच टाकला आम्ही, आणि खिडक्या तें. हा फक्त पुढचाच टाकेद दे. आणि बाकीदा खिडक्याच आहेत जास्त करून म.
ह अन खीडक्या कोणत्या स्लाईडींगच्या टाकल्या?
हां!
ह मंग घरात माणसं कितीय, एवढं मोठं घर बांधलंय अशी किती माणसं हे तुमच्या घरात?
घरात भरपूर माणस हेत आमच्या वाल्या नाही का, उन्हाळा उन्हाळ भर बसु सगळे राहत्यांत घरी फक्त मग एकदम पोरांच्या शाळा चालू झाल्या का मंग दोन सासरे जात्यांती वरती टिटवळ्याला, कामाला हेत ना.
हा!
मग ते वरती टिटवाळ्याला जात्यांत ये.
परमाननय का?
हा ते एक परमांनन आहे ती आणि एक असच शी सिक्युरिटीमध्ये ये म्हणून जात तें.
हं!
मंग मंग घर ए म जास्त माणसं म्हनलं का घर ए मोठ लागत ना.
हा मग घर मोठंच पाहिजे जागा लई लागती ना पावसाळ्यात. भरपूर जागा लागते.
हां
खरं तर अशी गुरा वासरा असतील ना काही प नाही.
हा मग बैल आहेत शेळी आहे.
हा
त्याच्यामुळे तरी ते बी बारीकच दिस म्हणजे सावेत ते भरलं सगळ घरामध्ये का किती जागा थोडीच पडत आहे ना.
हवा
आणि पुढं अस शेड मारलय जरास आम्ही म्हणजे बराच मोठा शे शेड बराच मोठा मारल आहे आम्ही चाळीस फुटाचा शेड मारले आहे.
हम हनांग आशीे एलारते अल का?
हा आवता तर तोय बाकी त्या म्हणजे चिखलाला आमच्याकडे जास्त त्यात चालत नाही ना.
हा बाईला काय अशी बुई मग भ मग
नाही पण भुई मग नाही पेरत आमच्याकडे असं म्हणजे नाही का फक्का पाऊस पडतोय. आणि बरी मुगा सारखं शता नाही राहन नाही का? त्याला एकदम तांबारी राहान लागत ह्या दिसाला म्हणजे मग पाणी निसरून जात. ते आमचं म्हणजे असं जरा काळ वाटे राहसारखं आहे त्याच्यामुळ म्हण. गमग नाही करत आम्ही तुमचं राहतो घुमग.
हा आमचा राहतोय. आमच्याक बाईलं नाही पण मग टॅक्टर नच देतोय पेरून आणि मग
कारतायेत.
म्हणजे टॅक्टर न घ्यायं ना आंगरून द्यायं फेक.
हां हां हां ना.
हा मग फेकून दिला का मग त्या राहतोय ना मग घ्याचा उठटून काढ्या आले व
ह ना
हा थोडा थोडा असं.
ह नाही जे जगा आहे ते आवतानाच तरर येतेत ना मग आवताच जाण जाणं वाया नाही जातच.
हा आवताच दण वाया नाही जाात पण मग इकडं आम कडेबाईलला नाही ना. थोडीशी आहे पण मग येेत नाही काय माणसं घेऊन.
हा ना काही आता लोक बैल ठेवती नाही सगळं. त्याटरनच कामं करायला पाहते ती
हा
आमचा आहे टॅक्टर पण मग आमचे उन्हाळ भरपर तव अक जास्त करून टॅक्टर करतोय मग. चिखलाला बैलच राहतेत नाही ग.
हा
अ पक् पाण्याची वावर येते मग सगळ्या मळी धुऊन जाते ट्रॅक्टर खलक्याला जा
हा जुनी जुनी लवाख नांगरानच करायची पण आता
हा हा मग आता सुखसोयी झाल्या यंत्रणा आली त्याच्यामुळे नाही का?
हा
आता बैलाही बिका ना सगळ्यांना पाळा. येतो नाही का म्हणत त काय बाहिला मागं वळलसं.
हा आता जास्त करून आमच्या इकड तर जास्त करून म्हशी आणि शियाळ्या जास्त करून याच आहे हा जास्त मस्ती आण शाळा
त्याच्यात एक महिनगत नाही काय असं वाटतंय पैसे मशीन मग पैसे निघात ती
हा पैसे निघतेत ना दुधाचे परत लहान लहान पाड्यालाह त्या त्यास मोठ्या करून वापायच्या
हा आणि काही गाभण म्हशी त्या किती मल जातात जनेल म्हशींचे किमती तशच राहतात ना
हा त्याच्यामु मग मग बैलानी फायदा होत नाही मग लोक आता बैलानी पाळती
हा आता ट्रॅक्टर झाले ते जिढं दिवसभर काम करायचं तिथे एक तासात काम करायचं
हा आता आम्ही इकडे आव आलोय ना तर मग आवय आलवायच त्या आटरना लवकर चिखल झाला ना एवढ्या माणस सं मग पाच वाजता होईल आमची सुट्टी
हा ना पाचला सुट्टी होते ना सकाळशी किती नऊ वाजता जाते घरी नऊच्या आधी नि द्या लागत
हा नाही ना वाजता निघत होय पण मग जाताण करता एक तास लागत होईच ना जाताण करता आवन म जात करता दहा वाज त्याचच हम्मम् चारशे रुपये रोज होता म्हण जावा मग
मग हा मग कायच माणूस नत गरीब असून काय
हा
बाकी
बा कि मंगाता त तू काय आलंय मग
घरीब पोरा असाल आवरायला मग काय तुम्ही जाता असतील
हा बोरं जाते कॉलेजला पण मग येते दुपारून मग आवरेते संध्याकाळ तहेब का
हा ना
हम्म सकाळशी मी जा ते आहरून
हां
नाहीण पाऊस आहे प का चालाय आज आमच्याचा
हा ना आता पावसाचे दिवस आहे ते
हा पण मग सारखा चालाय मग उद्या पुुढं जास्त पावसा असल आवताही येत नाही
हा ना
उघाडला का मग मा पटापट आ तय ना
हा ना
तस पाणी आला का मग त्या कागद सावरावा कावा वा त्यास
हा ना कामही उरकत नाही मग पाऊ चालू असला का ना
मग त्याका आगदाचीची फडफडा
त्या काग कागदाने माणूस निससा झाकून झाकून राहत जसं काही
हा
पाऊस उघडा असला म्हणजे मग आवा या माणूस मका राात
व सकाळी पाऊस उघडा वाच होता आम्हालाही भात लावला ना एक मोठं आव्हानतं तेवढं लाव टाकला
हा ना पापर
मग आता मग अशी सारखं पाणी चा आलंय हा जास्त माणसं असली ना मग लवकर काम होत
हा आणि मालकाला वाटतय का नाही बा भरपूर काम झाला अस
हाआ तुमची आवनी चा आली का तुमची आमडीच आली का मग सांगा मग येईल माणस घेऊन
हा सांगल ना मग तुम्हाला?
हा मग अ आमच्या बाया जातेयातच.
आमच्या अजून आठ दिवस नाही घेते आम्ही हा आ.
हा मंग आठ दिवसांना मग सांगा मग येईल येऊ आम्ही हम्म.
हा सांगाल ना आता माझे सासरे पंढरपूरला जाते ती.
हा.
मग अ म्हन पाऊ आता एकादशी झाली का मगच करु नाही का? सुरुवात अजून अ राबई लहान लहान होत्या.
हम्म आपल्याकडे सगळी लोका एकादशी झाली का मग बसल. हाव न येत्यात हा फक्त ईकड लांब लांब अ पाणी भरून मग अ लवकर आवणेया होत्या ना.
हा.
ते या एकादशीला पोळया करणार आहे का? एकादशीला पोळया करणार आहे.
हा मग पहिला सन आहे म्हटल्यावर घालायलाच पाहिजे दाळ न.
हा.
आम्ही घालतोच नाही का एकादशीला आवनी असली नसली बी तरी एकादशीला दाळ घालतय.
हा आ आम्ही करीतोय.
हा ना.
हम्म.
काहीच माझ्या नानंद बाईना फोन केलता.
हा.
म्हटलं या मग घालू आपण डाळ म्हण आलो मग ते बी आता बाहेर जातेय शाळेवर
हा.
सकाळी बो ओठुन केलता म्हणल या मग फोन पोराांला कस वाटतय नाही का पोराांमध्ये पोरानले वाटत खेळावा नाही का?
हा मग
पोरायला वाटतंय कधीतरी मामाच्या गावाला जावा.
हा मग कराव तेनले पोळ्या आल्यावर
हाआ म्हटलं या मग लवकर या म्हणजे मग शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी राहते शुक्रारारी च आले का मग पोरा बी खेळतत नाही का वियाने खेळतील दोन तीन दिवस होना.
का उन्हाळ्या म्हदी
हा मग आमरस राहातोना आमचा.
हा आ आमचा राहतोय.
तुम्ही केलता.
हा आ मेई केलता मंग अ आता करूया एकादशीला मग नाही लवकर मग हम्म घरचे आंबे होते ना.
हा ना.
हा मग आमरस केला लोनचा घातला.
हा ना आम्हीला लोणचाच नाही घालावे म्हग त्यात घर बांधले लोंचं नाही घालती ना.
नाही दुसऱ्यांच्या हातातून दुसऱ्याच्या हातून घ्यायचं मग हा. मी आहे ना दुसरं वाईट हातून घेतला होतं घालून मटेरियल सगळ्यात. त्या घरी घेऊन गेलते.
हम्
म्हणजे इकडं शेजारीच राहते ना.
हा.
मग तिच्याकून घालून घेतला ग मग भरणी घेऊन आली घरी.
हा मग कायेत.
हम्म ते बरं राहतय ना का ते एका तरी चांगलं नाही लागत.
हां.
तुम्ही.